जेवण? गवारीची भाजी, चपाती आणि डाळीची आमटी आणि भात.
कदंबा पोरगं उठायलयं. पप्पू?
उचि चिमणी बघायला गेले कावान आणलत.
मला वैतागून वैतागून आणलीत काय?
नाही इथं आलेलं मग घेऊ काय म्हंटली, काय, एक किलो घेणार नाहीये अर्धा किलो घ्या मग.
किती कॉन्फिडेंस रे तुला!
मला माहित आहे. मी तिथनंच येतोय. खरं मागत नाही मी.
म्हणजे तुझी आई तुंबल्या, म्हण की आता गटर तुंबल्या सारखं.
अच्छा, मला बोललाय म्हण?
म्हण मी उत् तोंड काढाय उघडत बिघडत नाही मग मी
मी जवळेना हात काय करायचं सांग आता सगळ्यांना सांभाळायला तर पाहिजे आली बई काय करूण आलीस?
दिदिच दिदाच ना ठेवलंय हां काय चप्पल घेतोय अन इथं हायत.
गोळ्यान पाइन ओ
अगं ते टूब आनायचे नव्ह होय चालेेल हिला घेऊन जा
चल ग
अ झुडिओला पण जायचं होतं. आता झुडिओला जाते सात वाजल्याव नी क्लास आहे माझा आता मग हां उद्या सकाळी जा
हां उद्या तुला सोडतोय की हो मग आता इथन हेच की सां हो टेस्टींगच तुला जाऊ दे तुला आपण आपण निवांत जाऊ एक दिवस काढुन जाऊ तिथंच लॅब आहे माझा स्टेटस ठेवायचा मग नुसता
लॅब आहे व्हय मग चल आता जाउया
आता लई कंटाळ मी आता हात जाऊ आलो तिथं संगम नगरला जाऊन आलोच लॅब चाकल्लन मग आले आणि पण तिथं जाय जाय किती आता पंढरी सामिल नाके झाले.
त्याण ता
तू चल म्हणलीस तर आता जायलाणार आणि कंटाळा येणार उद्या आणि तिकडचं जाय त्यांस लॅब हाय सकाळी
खाऊन जायचं
हो
संध्याकाळी जाऊन घ्यायचं अंगात बसायला तर पाहिजे ना तिच्या दही भात नदिला केला मरगुबाईला काय बसत नाहीत का ते काप थोडं कसं आहे बघून घ्यायला पाहिजे ते कसं घेतलं व आपण बघून त उद्याला
उद्या घ्या की खरं लवकर घ्या आठ पर्यंत आवरतंय तुमचं आठला आवरून ठेवा मी आठला जाऊन मी उद्या देतो थैली नऊला मी स्लॅबला जाणारे तवा हिला घेऊन जाणार तिकडच सोडणार तुला मला काय दुपार होईल. दुपार म्हणजे तीन चार तरी वाजतील आम्ही येता नाही.
कराया नको राहुदे ग. तु काय करायल्यास चल मग जाउया म्हणलं तर जाउया मग.
ठीक आहे. हातलत माझ पण
आता तर मग आता औषध तर आणायला जायला पाहिजे. औध मग तिकड ना तिकडं गेलं तर काय हम,
हम
आणि पाऊस बाबा ती पावसात आणि गाडी बंद पडणार. बेयाच वाटत्या. ते चार्जिंग होतं गाडीच. कसा हाय माहिती का आज बुक केल की दोन महिन्यान मिळनार गाड़ी. आज बुक झाल्या काय.
आज बुक करा. दोन लाख तीस लाख रुपय लागणार आहेत ते. बटा बर ब
तर तुला गाडी चांगलीच पाहिजे.
गाडी घे मग.
तर कुठे जाणार आहे जाऊन जाऊन.
काय.
काय तर सारखं चालतय की पोरग्याला पाठवतो. काय पेट्रोल लागत नाही काय नाही गाडीला.
पेट्रोल नाही. जव्हा गाडी घेन तव्हा घेऊन जात म्हण
वर्ष नाही सोडा सात आठ महिने.
दोघासनी घेऊन एका काल डीग्गीत घालून एका थोडं बसून गायबच जुई. हे त प चार चाकी गाडी जायची.
हो.
हां, ती काय म्हणल भाताची जुळणी आणि पोळीची जुळणी करायल्या म्हणे.
झालती मटणाची म्हणायचं.
मटन काल खाऊन आलोय आमी.
मटन सोडलय ग रंजना.
कायरा मायरा काल चिकन खाऊन आली म्हण.
हॅलो
फ्राय करायचं काय खाल्लीस म्हणता ना अंड खाल्लं म तेच म्हणलं. चांगलेत चांगलेत. एस्
आत्ता ती येईल.
गरम असल तर दही कांदा. हो मामा ही माझी भाची. चिकन फ्राय होत चिकन ग्रेव होती ग आणि अंडा. री होती तांबडा रहा पांढरा रसा तीन रोट्या भात. एका माणसाला चक्काव
मटनाचा,
सोलकढी सोलकढी. चा खाही हो. हा ते ग्लास मध्ये गुंदि नरपती नाही पिक क्लासला पांढरत होतं त्यात मी बघितलं.
बघितले ते हे होतं ग त्यात.
हो
सोलकढी होती ती एक्स्ट्रा घेतली सोलकडी. ये सोलकढी चांगली होती. एक वाटी घ्यायला सांग. तुझ काय आता जाऊया की हाय ना.
ते नव काय त्याच्यात देतात का पैसे देतात. सोलकढीला पैसे घेत असतील तर. हम का
एक नाही.
त्यांनी कायं म्हटलेली कि ताटांत एकदाचं कायं असलं ते येणारं नां नंतर चार्जेस लागले मंग आपल्यांला एक दारं बांस होते कशालां घ्यांयचं तुम्हांला भांस होते
मंगे रोटी म्हटलं रोटी भाकरी म्हटलं की भाकरी
बरं तुम्हांला एकदां नेतो कायं
त्यांनां अर्ध्या किलो आणायचं अं आपणं आतां कुठूनं आनायचं आई तसं नाहिं गं हां तिथं जाऊंन चारशे रुपये चं आणलं आहे मंग ते
चलां मंग बाहेर जांऊयां कायं तरं ये न्यू इयंर आहे नां एकदां बघूं आतां नको नाहीं सोमवार आहे मलां वंन ऐ
बाहांर मी
बघालंच नां महादेव देव ओं केे देव महादेव बापरे एवढं पैसे कोणं घालविन तिकडे चं ऐ चारशे विस हायं आमच्यां दोघेमध्यें एक किलो मटंण येईल
लोळलं चार दिवसं खांशील आ
केा किंवा क्रिकेट माझं कांहीं नाहीं बां आपल्यांला लंच मटंन रहाते आहे तेणी
मंग चिंकन खांयला ये मंग आलो तुझी ईच्छा आहे तरं मंग विषय संपला मंग यां टाइमिंगला कायंशील यां टाइमंगलां असेच पैसे येते की आतां कायं काळजि करूं नको बसं मी तरं सगळ्यांच्या जीवांवर उडीे मारणांर आहे. आतां चष्मा ठेवतील नशिब वां तुझां जरं मोडलां असतां पांय
एक पा क पा ये बांई क्लांस आहे कि मांझां झालीं की नाहीं दहा मिनिटं तुझी अंसू दे चालूं चेक करतो मी आले कायं लिंक ह्
ठी
एकचं की एकांच ताटांत खांता ते
मलां जाऊंन यांयला मलां दिवसालां शंभर रुपये पेट्रोल लागतंय माझां अठ्ठावीशे अडीचं हजार रुपये माझां हफ्ता जातो आणि तीनं चार वर्षात गांडी चार्जिंग मोगलीतं चलं तिकडं.
आधी नवीन फिरकी फिरं तिलां पणं बिझनेस टांक
ह
सगळ्यां बायकांनेच बिझनेस टांकलाय बाबां इथं. मठाच्यां वरती
ह
ब्युटी पार्लर स्टेशनरी पेंट शॉप पेट शॉप परंत कपडयांची. दुकानं छोटी. छोटी.
आणि हम्मं
ते मत वाटते. आपलं काय असल ते असल.
कुठलं, किराणा दुकान वय, त्याज आधीपासनच आहे ग. त्यांना कस्टमर आता कमीच होणार की, लोक डी मार्टला हेला तेन
सगळ्यात बेस्ट म्हणलं तर हिथं नारळ पाणी ब.
नारलान पाणी.
नारळ पाणीचा बिझनेस कुठ नाही आहे, आणि मसाला. ते मसाला. नाही नाही तस नाही बारीक करायच, रेडीमेड, आपण आणतोय तो. आपन ओला मसाला, सबसिडी मध्ये पण आहे ते.
होय, योजनेत हाय. तिने योजनेतच टाकल्यात सोड.
मसाला केल्यात दोघींनी पण. मसाला माहिती पाहिजे ना कशाचा आहे, का तिनी कशाचा करतात. दोन महिने काय दोन दिवसात घेतली नाही जा एक महिना भर जाया काय? कशाच काय काय करताय आता. ट्रनिंग पण घ्यायला लागतय ना, दे की.
त्यावेळेला आपण बसायच जाऊन, हो द्या हो अस म्हणायचं.
जातो मी, माझा क्लास हाय.
बारा मिनिटाला सपत वाटत.
अकरा मिनिट झाल्यात ब, चालू करू का असू दे चालू, क्लास करून तोपर्यंत बारा होते म, ये मग काय करूया? आता अनेक पंधरा वीस मिनिट, ते काय नाही केलं चाल
वा! काय गॅरेंटी?
मग काय उद्या सकाळी करायच आपण, तुझा क्लास कितीला हम जाऊया काय?
क्लास चालू कर जा, पुढच सांगत बसू नको, कशाला? क्लास कर बघूया काय होतय.
पाऊस नीट झाला तुला भ्या वाटत्या आ मम्मे, फैजू नाव दे, घरात बसा, काल सुट्ट्या खाऊन आलोय, गाडी बंद पडल पोरगं हाय तिथं. जावा की म, फक्त हिला आवरून नेतो, हम्म माझ्या गोळ्या, आणि काय? हा तुमच्या गोळ्या दिले, चिरमुर. हा
पैस तर गोळा करतो बाकीच. उद्या काय पैसे येतील की